ह
येतोय आवाज काय करताय.
काही नाही हो आत्ताच आली बाहेर मुलांना घेऊन जेवण करत होते. हा हा घ्यायचंय आता पाऊसाचं वातावरण झालं होत इथ.
हा हा पाऊस लागला काय तुमच्या झगडा.
हो हो थोडासा भरभूर
हा हा हा इकडं पण वातावरण झालेलं आभाळ आलेलं. पण आता ऊन आलय.
हो ना.
हम्म काल गावी भरपूर लागला. पाऊस. नाव घ्या. पाऊसा. काय करताय बाकी
बा की
नेटवर्क नाही आहे काय तुम्हाला.
आवाज नाही येत आहे का.
थोडं मधी मधी कट होतोय.
आता.
हा आता हा येतो येतो.
हम्म.
काय म्हनत बाकी काय नाही. चांगल हाय. हो चालू केली नाही.
लवकर संपल्या सी बीएसी. तेच आहे का.
हो.
हा म त्यांच्या लवकर शाळा चालू होत्यात.
हम्म. तेच दिल
हॅलो.
म्हटलं तुमच्याकडे झालंत का पाऊस?
आमच्याकड नाही झालं अजून चाल.
हम्म.
अ पंधरा तारखेपासून होणार आहेत.
बाकीचं. आता वातावरण कसं आहे तिकडचं.
वातावरण त ढगाळ वातावरण होतं. ढगाळ वातावरण होतात. आता परत ऊन आलाय. तुमच्याकडे लागून गेला का पाऊस. हॅलो.
बत बघ झा बाकी जास्त नाही.
हा हा हा म्हणजे थोडा थोडा आला असेल बारीक
हा.
आमच्या गावी काल भरपूर लागला जोराचा पाऊस
हो का
हम्म तुमचा आवाज थोडा क्लिअर येत नाही असं ब्लर येत आहे आवाज
आता येतोय आता येतोय क्लिअर आवाज परत सुरु हॅलो आता येतो का म आता येतो.
आमचा लागून गेला पाऊस काय?
ह असतनी
काल का आमच्याकड पण भरपूर लागला काल पाऊस. आमच्याकड विज्जा पण पडल्यात. काल
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतो ना
तुम्हाला आवाज येतोय माझा तुम्ही काय बोलत च नाही तिकडून.
नाही येत मला, मला येतोय - येतोय. आता
तुमचा मला येतच नाही, तुम्ही बोलते तर तुमचा मला रिटर्न आवाज नाही येत.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा आता येतोय आवाज?
हा आताय हा आता येत. तोय.
हा ते ना आमच्या एका रूम मध्ये रेंज नाही येत.
हा नेटवर्क प्रॉब्लेम होत कधी कधी कॉल आला म्हणजे कॉल कुणाला केला काही झालं तरी कधी कधी नेटवर्क कमी असलं तरी तस होतय.
नही काल एकतरी कॉल झाला ना माझा अस आमचा असाच आमचा आवाजच येत न्हवता आणि आजुन पण चांगला कॉल
हा हा हा.
हा.
आमच्याकडे ना काल भरपूर पाऊस पडला, आणि विजा पण पडल्या.
हां. काल नाही झाला आज थोडासाच झाला आहो बंद होता.
वीज, पडली एका मुलाच्या अंगावरती.
आ. हॅलो, काय झालं काय त्या लोकाना.
मला ऐकायलाच येत नाही तुमचं काय.
हॅलो, खूपच थोडा थोडा आवाज येतो तुमचा म्हणजे अस च मधि कट मधी कट होतय याचा मला काय ते समजतच नाही तुम्ही काय बोलताय माझं तुम्हाला ऐकू जातय का ते पण समजत नाही. माझा येतोय का? न तुमचाच मला नाही येत. तय
म्हणजे थोडा येतोय परत थोडा कट होतंय थोड नेटवर्क प्रॉब्लेम असल हा येतोय, हा येतोय. हम्म नेटवर्कचाच प्रॉब्लेम आहे वाटत काहीतरी.
पाऊस पडणं चांगला चांगला झाला का? नॉर्मल झाला.
हा हा
पाऊस कसा झाल.
काय म्हनताय.
पाऊस जोरात झाला की नॉर्मल झाला?
नाही, नाही जोरात होता काल पाऊस भरपूर होता. मुसळधार पाऊस लागला आमच्याकडे.
हो का कुठल्या भागात झाल?
आमच्याकडं कोल्हापूर ला.
हम् आमच्याकडे काहीच नाही झाला अजिबात.
हा हा हा आणि तिकड आमच्याकड ना विज विजा... कडकडत होत्या आणि ते एक.... मुलं होतीत ना त्या मुलांच्या अंगावरती पडली.
हो का काय झालं का मुलांना
हा तो एक मुलगा एक्सपायर झाला.
हो का बाकीचे?
आमच्या अगदी तिथं जवळच म्हणजे एक धरण आहे. ते धरणाच्या बाजू.. बाजूला ते काहीतरी जेवण बनवत होते मुलं मुलं पार्टी करत होते वाटत. आणि ते जेवण बनवताना अचानक पाऊस... चालू झाला आणि ते विजा चमकले आणि तो जेवण बनवत होता वाटत मुलगा..... तर त्याच्या अंगावरच पडले ते. वीज दोघ जण जखमी झालेत आणि तो एक्सपायर झालाय एक मुलगा.
हो ना
हम्म, असं कधी नाही घडत म्हणजे आमच्या इकड तरी मी ऐकलं नव्हते पहिल्यांदा तसं झालं.
तु हली जा की तुझी दे हॅलो हम
येतोय का आवाज तुम्हाला?
हम्
चहा वगैरे झाला?
ते पण चहा घेत चहाच घेत होती.
हॅलो
हा इतकेच म्हने चहाच घेत होते असं
चहाच घेताय होय
झालं घेऊन तुमचं झालं?
आमचा नाही अजून आता आम्ही सात वाजता का
हो का
मी चहा घे नाही पण घरातल्याना लागतोय सात वाजता करायचा
आता सगळे जरा झोपलेले आ ज उठले नाही कोन पाच पर्यंत उठतात सगळे
हो
मग ते चहा वगैरे ते चालू तिथून पुढ सगळं काम चालू पाच पासून
हम उशिरा केली पण आज लवकर घेतला.
हा हा ह परत आणि ते आवरून परत स्वयंपाकाची तयारी सगळी करावी लागते ना ते लवकर लवकर गेलं की कसं पटपट आवरतय ते वेळ झाला किंवा वेळच होतोय नंतर
हम्
हॅलो
हो येतोय ना मला आवाज येतोय तुम्हाला येतोय का माझा आवाज?
हा आता आला काय चाललंय अजून बाकी?
हा हा बाकी काय नाही एवढी एवढी बुर बुर आली इतकं काळं होऊन आलं आणि काहीच पाऊस आला नाही.
तस होतय आता इकडं पण आम्ही आता गावावरून वरून आलो ना आज काल इकडे आलो तर इकड आता भरपूर वार सुट लेला न्यास त ढगाळ वातावरण झालेलं पण पाऊस काय पाऊस पण क पा पाऊस काय लागला नाही परत आता उन आलंय म्हणजे मळ्यात निघून गेलं. आता वाटत होतं पडतोय वाटत पाऊस जोराचा.
हं हा तेच ना आम्हाला असंच वाटलं होत खूप काळ होऊन आलं असं वाटलं खूप
तसच वाटतय काय भरोसा नाही त्याचा कधी लागल नाही लागल
हा ना तेच ना
ते वा वा वारं सुटलं ना पाऊस निघून जातोय. अहं
हो तेच ना म्हटलं मगाच्या पेक्षा आता आवाज ना
हा आता आवाज येतोय बऱ्यापैकी मगाशी थोडं थोडं म्हणजे कट कट होत होता.
हा ते असच होतं अहो लो रेंजचा प्रॉब्लेम बघते मी जरा मी पण बघते ना कोण करते चेंज केलं ना.
नेटवर्कचा प्रॉब्लेम असला क
काय म्हणतीया दुपारी आमच इतकं छान बोलणं झालं.
हा चालेल चालेल ठेवते मी परत एकदा करल.